हा काय करलाय बरायसका?
हाय तुम्ही?
हं हाय बरं आहे बघा उन्हाळा किती वाढलाय नाही? कसली गरमी व्हायला लागलीया.
खूपच गरमी.
होय हो उष्णता लईच एकदा सदतीस डिग्री ला एकदा छत्तीस डिग्री ला एवढं ऊन वाढलय.
होय होय मधी बेचाळीस होतं.
होय होय लही वाढल्या आणि काय पाणी पिलं तर तहान पण भागण झाल्या.
पिल्या आणि वाटत सुद्धा नाही पाणी
हो हो आणि कार तर किती पैसे ते पिऊन पिऊन त्याच्याना आणि आजारी पडायचं ऊन गरम ऊन गरम त्याच्यामुळं
होय होय.
हो आता लहानपराणात लगे हे होतच की गरमी आहे म्हण त्यात पेप्से आणतात आईस्क्रीम वगैरे आणतात खातात त्या छान तब्येत बिघडते आणि दाखवायला गेल्यानंतर मग डॉक्टर म्हणत. काय बदल झाले काय काय गार खाल्लायचा काय? आणलं के विचारतात होय. आणि ऊन पण किती मागच्या वर्षी किती लवकर पावसाळा चालू झालेला ह्यावेळी अजून काय जरास पाऊस पडला नाही माझ्या मते एक दोन वेळा तरी पडला असेल.
दोन वेळा कुठं एकदाच की
अ आमच्याकडे दोन वेळा पडलेला तुमच्याकडे एकदाच पडलेलं काय?
हो इकडे एकदाच अ मीवी गेलतो.
पडलेले इत
घरा इतने पडल्या.
हा आमच्याकडे गारं पडलेली आहेत लोक सगळी लहान मुले वगैरे ते छोटं छोटं पांढरं दिसताना उचलून घेऊन खायला त
हम्् पर पोर.
होय आणि आता बातम्याला पण दाखवा लागलत की धरणात पाणी कमी हय. पाणी जपून वापरा.
होय होय लईक
होय कारण ते पाणी शेतीला पण पाहिजे आणि प्यायला पण पाहिजे सिटीमध्ये तर मुंबई पुण्याला तर किती जपून पाणी सोडणच झालं तिकडं.
होय होय होय इकडं कस? इकडं कसं आम्हाला नदी जवळ आहे काय वाटत नाही.
होय गावाला ना देस की काय वाटत नाही पण तिकडे कुठलं पुण्या मुंबईला नदी वगैरे काय?
हो.
सोडलेलंच की पाणी
हो.
हम्म आमच्याकड पण नद्या गावाला त्याच्यामुळे काय वाटत नाही आमच्याक तकडे एक दिवस सोडून एक दिवस पाणी येते.
हो आमच्याकडे येतय आमच्याकडे दोन दोन दिवस आडतेे पण
होय काय आमच्याकडे एक दिवस सोडून एक दिवस येते.
हम्म.
हम्म हम्. आणि पावसाळा नाही त्याच्यामु शेतकऱ्यांना पण काय करता येना झाले शेतात सगळी अ त्यांची
करणारत ते पण थांबलं असत जोात नाही. दो दोन जोरात पाऊस पडल्याशिवाय त्यानी पेरणी करत नाहीत.
होय ते माती तर ओलं व्हायला पाहिजे ते पेरणी करायच? त्यांच ते जे लाग त्या वातावरण ते तयार व्हाय. पाहिजे निर्माण व्हायला पाहिजे न ह आता
मासेमारीवाल्यांचं पण तस असते.
होय हो त्यांनादी तर काय तर ते ज जलतरंगा येते ना म अ
नाही नाही आंतरगंगाचा काही संबंध नाही पण दोन पाऊस मोठी पडायला लागतात दोन ते तीन मग त्यां मासेमारीचा व्यवसाय
व्यवसायाच म्हणजे मासे आता ते हे नसतात काय जास्त प्रमाणात
असतात माझं असतात पण की नाही तेवढी नाही मिळत
हा हा म्हणजे त्यांना जेवढा हवा आहे तेवढं व्यवसायासाठी तेवढं मिळत नाही काय
तेवढं नाही मिळत आता कसं होतंय फक्त ते अ थोडं थोडं माहळत
हा हा
एक दोन किलो तीन किलो चार किलो असं त पाऊस पडल की काय सुट ते मग शंभर किलो गावतात कधी पन्नास किलो गावत कोणाला वीस किलो असतात कोणाला तीस किलो असतात असं असते
हा हा जस शेतकऱ्याला पावसाची गरज आहे तस मासेमारवाल्यांना पण पावसाची गरज आहे का हो आता सांगूया ब बातम्याला सांगितलंत अ जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडेल असं सांग
आता मे मध्ये सांगितलं होतं मे मध्ये सांगितलं होतं की बाबा फिफ्टीनथ जून नंतर अ पहिला सांगितलेत की थर्ड जून नंतर पाऊस चालू आहे
हां हां
मे ला सांगितलं मग त्याच्यानंतर थर्ड जून ला सांगितले कि फिफ्टीन जून पासून चालू आहे
हा हा
अ फिफ्टीन जून झालं आता आलं अठरा एकोणीस
हा हम्
नाही का पावसाचा बाबा नाही
हम हम पडेल की आता तिने तर काय करणार जे निसर्गात आहे तेच सांगणार तिने आप हवामान अंदा त्यां मनाच्या अंदाजानुसार करणार तेच तिने आपल्याला जाणार आता बघूया सांगितल्या आता ख पडेल की आता सांगितल्यानंतर थोडा तरी अंदाज बरोबर येणार की त्यांच त्यांनी जेवढा अभ्यास केलाच म्हटल्यानंतर थोडं का होई ना बरोबर येणार
तो पाऊस एवढा पडणार एवढा पडणार डबलपूर येणार
हो ते तर काय बघू मागच्या वर्ष आलेलाच की पूर
अ कारण एवढं ऊन लागलय की बाबा ते ख